काय करतात ताई स्वयंपाक झाला की नाही?
हो हो झाला झाला.
ह ते तुम्ही सांगत होत्या ना तर
हा मी तेच सांगत होती बघा अं करतो ना आपण तर काय करायचं अ आपण जे आता समजा तुम्हाला बीटरूट चा साबन करायचाय तर काय ते असं ते अं बीटरूट ये ना थोडस दळून घ्यायचं मिक्सर मध्ये
आणि अं त्याचंय ना ते पाणी ना पाणी ते काढून घ्यायचं. आणि जे ज्यूस असतं ना ज्यूस ते त्याचं सॉरी त्याचं जे अ आर अर्क नई आर्क नई त्याचा चोथा असतो ना चोथा तो टाकायचा साबणा मध्ये. म्हणजे त्याचं पाणी काढून घ्यायचं, पाणी काढून घ्यायचं कारण पाण्याने साबण ये ना अ असं अ त्याला पाणी सुटतं पाणी. पाणी ऍब पाणी ऑब्झर्व नही करत ते.
ओक म्हणजे मंग म्हणजे फक्त ते चोथा चोथा घ्यायचा अस तो बेसं पाणी ऑब्झप नाही घेत म्हणून ती ओलओल होत.
हा म्हणून ती साबण लवकर पण असं य बघा. अ तुम्ही बाथरूम मध्ये ठेवा ते गरम गरम याच्याने तो असा मेल्ट होत अ राहतो ग्लीसर मॉइशचर हा. कारण त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त झालेल राहत म्हणून ते मॉशचर येत.
हा असं असतं का तेच मला समजत नव्हत साबण आहे ना खूप पटकन अशी वी तुळून ये ना संपून जायचे.
हो म तुम्ही काय करत्या आता हं.
मी काय करायचे की तुम्ही म्हटलं ना चोथा असतो चोथा तर तो चो था आहे ना तो तो फेकून द्यायचे.
नही नही नही नही पाणी युज करायचे. नही पाणी पाणी पिऊन घ्यायचं त्याचं ज्यूस प्यायचं आपण स्वतः.
ओके.
ते ज्यूस म्हणून प्यायचं आणि जो चोथा असतो ना तो साबणात टाकायचा त्याच्याने स्क्रबिंग पण होतं आणि चोथ्यामध्ये जास्त अर्क असतो. कारण ज्यूस मध्ये आपण पान टाकतो ना. ज्यूस काढायला पाणी टाकतो का नाही आपण थोडस. मिक्सर मिक्सिंग करायला हा हा हा! अ बीटरूट टाकायचे, अलोवेरा टाकायचे आणि वरूतुन पाणी टाकायचे आणि जेनी. असत ना ते घ्यायची आणि थोडंफार पाणी घ्यायची.
म्हणजे पाणीच पूर्ण घ्यायची आणि तो चोथा ना तो फेकून द्यायची.
नाही चोथा नाही फेकायच त्या साबनातच टाकून द्यायचं काही होत नाही त्याला.
मला असं वाटायचं की चौथ्यात काय राहात तरी.
तुम्ही तुम्ही बनून बघा न माला सांगा परत.
हा हा हा!
काय त्याने स्क्रबिंग पण होत स्किन ला छान. आणि त्याच्यामध्ये भरपूर अर्क असतो ज्यूस पेक्षा. ज्यूस मध्ये काय, चौथ्या मध्ये का, हो चोथ्या मध्ये. बीटरूट अस हे का तुम्ही कि त्याचा नॅचरल कलर असतो. हो त्याचा नॅचरल जो कलर असतो ना तो त्याचा. त्याचा सोडतच नाही तो कलर.
हा का कारण ना माझी सोप बनवली ना तर म्हणजे असं कलर फिक्का फिक्का होऊन जातोय आणि ती नाशी मॉइश्चर पकडते म्हणजे अशी ओली ओली लागते थोड जरी असं हात लागल ना आपला की लगेच अशी ओलचट ओलचट लागायला लागते.
कारणन बघ अ ग्लीसरन सोप बेस मध्ये ना आऑलरेडी पाणी ॲडेड असस्त आणि आ त्याचं कसं मेजरमेंट असतं की नही एवढं याला एवढंच पाणी टाकायला लागतं. आणि पाणी जास्त झालं पाणी जास्त झालं की ते त्याला मॉइश्चर येतो मग. मग तुम्ही ते पाणी टाकता त्याच्यामध्ये ज्यूसचं त्याच्यामुळे ते मॉशचर पकडत असं होत आणि चौथा कसा राहतो सुखा राहतो ना त्याच्या तानणी नहीं राहत एवढ. बरोबर की नाही एवढं जास्त काहीच पाणी नाही रात शक्यतो आपण पूर्णच काढून घेतो. अचच नई का. मग शक्यतो ज्युसस हेच टाकायच चोथच टाकायच साबना छान रिझल्ट येईल बघा तुम्हाला वापरून बघा तुम्ही एकदा.
आणि तेलाच पण आहे ना मी मागच्या वेळेस तेल बनवलं ना हो ताई.
हा हा हा हा.
अ. की इन्ग्रेडियं वापरून आपण मेथी वगैरे वापरून तर मी त्याच्या जास्त युज केलं ना तर घरी माझ्या लग्न होत तर मी ते झाकून ठेवलं.
हा हा. बुरशी आली.
हा असं बुरशीसारखं आलं.
ह नाही त्याच्यामध्ये ना प्रिझर्वेटिव टाकावं लागतं तेव्हा ते टिकतं कारण आपण सगळं ओलं टाकत न तेच्यात.
हा का म्हणजे असं टिकत टिकतं ते असं पण मला असं वाटलं की ते झा कन ठेवलं ना त्याच्यावरती तर त्या झाकेन झाकणानी हे झालं.
एक तर मग आहे ना त्याला ते पूर्ण ऑइल आहे ना ते. पूर्ण ते त्याच्यात आपण जे टाकतो ना इन्ग्रेडियन्स ते पूर्ण असे पूर्ण कडक कडक व्हायला पाहिजे.
ह! नाही ना सुकलेले टाकलेले होते म्हणजे मी ओलं काहीच नव्हतं टाकलं फक्त लोवेरा ओला होता बाकी की सगळे सुकलेले होते.
अच्छा नाही मग त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह टाकल्याशिवाय टिकत नाही ते. प्रिझर्वेटिव्ह टाकावं लागतं त्याच्यात.
कारण आहे ना मी काय केलं की मेथी वगैरे सगळं कोरडंच असतं आणि ते जास्वंद वगैरे ना ते सु कून घेतलं होत एकदम ड्राय रोज केल्यासारख
हम्म हम्म.
तो गेला आला तीन चार महिने गेल तेल पण लग्नाच्या पिरियडमध्येध त्या पंधरा दिवसामध्ये ते झाकण ठेवल्या गेले. त्याच्यावरती आणि ते पूर्ण आहे ना अस बुरशी आली त्याला पूर्ण अस काळ
अस काळ काळ पडलं त्या नाही नाही बुरशी ना नाही आता बर बुरशी नाही तुम्ही आता मिळाली कशी पॅकिंग माझ बनवलं. कमीला की दुसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी पॅकिंग करते, कारण तेल बनवायलाच मला चार दिवस लागतात. त्याचं ते पण हेच असतं. अ एक दिवस ते पूर्ण बॉईल करून ते, तसच चार पाच दिवस ठेवायला लागत. तेव्हा त्याचा अर्क उतरतो चांगला. त्याच्यात नाही नाही बॉटल मध्ये भरलं ना तेल तेल काढून
तर बॉटल मधलं राहिलं चांगलं, पण आहे ना ते इन्ग्र्रीडियं होते ना तेलातच राहून गेले होते माझ्याकडून.
अच्छा अच्छा! पण मग तेला तर राहिले हो ना बुरशी यायला पाहिजे त्याला.
कारण बॉटलमध्ये मी जे दोन बॉटलमध्ये भरले त्या बॉटल ना चांगल्या होत्या तेल. पण चांगला होता पण जे कडईत ठेवलं ना कडईत उकळला मी कडाईतच झाकण ठेवला. असं लोखंडाच्या कडाईमध्ये
अ गरम याच्यावर ठेवलंत का झाकण?
गरम नाही हो गार याच्यावरच ठेवलं होत. पण त्याला बुरशी चढली मला समजलंच नाही का बुरशी चढली ते? अ म्हणजे कोंडाटल्यावाणी आणि म्हणजे असं खाली किचन खाली ठेवतो ना ते गर्मीने वगैरे, बुरश आली की काय?
पाणी वगैरे पडला असेल त्याच्यावर.
तेच ना.
हा पाणी वगैरे पडलं असेल ना मग त्याच्याने बुरशी आली असेल त्याला
पाणीच पडलं असेल किंवा मग ते ना खाली किचन खाली ना मॉइश्चर तयार होतं ना त्या मॉइश्चरने. पण झालं असेल.
हा मग तुम्ही म्हणता ना बॉटल मधलं चांगलं राहिल तेच खराब झालं मग बरोबर आहे. त्याच्यात एक तर पाणी वगैरे गेला असेल, किंवा मग पावसाचे आणि त्याला ते मॉश्चर धरला असल.
नाही हो तेव्हा उन्हाळा होता ना. पण मग कदाचित का होऊ पण शकतय, ते उन्हाच्या गर्मीने पण होत त्यांना मॉइशर पकडतं.
हो पकडतंना, जास्त उष्णता पण खूप होती ना या वर्षी.
तेच ना.
हम्म.
झाली का भाजी वगैरे झाली.
नाही ओ बसले ना. कॉलच करत्या, जेवायला पण नाही आहे ना आता पो कोणी, पोरं बाहेर गेलीय. त्याच्यामुळे म्हटले करू आता आरामशीर.
पण घेतलीय की
नाही नाही, पोरांना ला नाही, अ. पोरं माजी गेलीय बाहेर, तर आता आले का करल मग असं.
ह हा, मग. काही नाही, मला असं वाटलं, की बोलताय मग बोलता बोलता भाजी वगैरे आपण टाकून घेतो. ना वाटलं, तसं हलवता वगैरे की काय भाजी.
नाही न. असं म्हणून विचारल झाले की भाजी नाही नाही.
खूपच उशीर होतो, न मग काय.
ह आता आम्हाला अकरा वाजतील झोपायला. परत सकाळी पाचलाच ऊठायचं अं
पण मंग आमची जेवणं होऊन जात लवकर पण मग सकाळीस उठतो ना सकाळी सहाला उठतो, सहाला उठलं केळी वगैरे मग टिफिन वगैरे आणि
हो, नाही मला पाचलाच उठावं लागतं.
तेच ना.
मुलाचा डब्बा आसतो, म नंतर त्याच आवरायचं, त्याला सोडायला जायचं, मग तिकडनं आल्याव बाकीची कामं असं का-
हा
हम्म.
तेच म्हंटलं की, अ काय म्हणजे नाही ना अजून लग्न नाही झालं, पण बहिणीचे मुलं आमच्याकडेच असतात.
हो का, लग्न नाही झाले तुमचं, अरे वा! करूच नका.
नाही झालंय, ऑफिसला जावं लागतं ना.
हा हा हा.
मंग त्याच्यामुळे आणि मम्मी तेन असता म्हणून संध्याकाळी पण सकाळी जातांना टिफिन बनवून जाते, पण संध्याकाळी आले की ते स्वयंपाक वगैरे करून ठेवता वहिनी अस ते म्हणजे भावाची छोट्या भावाची बायको असते, तर ती करते मग आता ती पण नाहीये. मग चाललय, मम्मीनी करून ठेवलेय, म्हटलं आता एक दोन करून घ्याव. कॉल मग जाव कारण ते टास्क पण होत नाही काही
हो ना, वेळच नाही मिळत ओ सारख करतेये पण करायची पण आता ते टायमिंग
मला तर ऑफिसला एक तर फोन अलाऊड नाही वगैरे ना त्याच्यामुळे मंग माझं होतच नाही, संध्याकाळी साडेआठ वाजता येता येता आणि मग नऊ वाजता तर मग मी आता हप्ताभर केलंच नव्हतं पण काल परवापासून थोडस चालू केलं. म्हटलं बघू करून काय काय नाही अजूनपर्यंत तर आपल्याला काही माहीत नाही यातलं.
हो ना मला पण नाही माहिती याच्यातलं काही मी पण फर्स्ट टाइम घेतलाय. म्हंटले सगळे करताय सगळे एवढे पैसे कमावताय, आपण कशाला सोडायचं मग
ते पण आहे म्हणा.
म येवढं काम आपल्याला घरी बसून काम भेटतय करायला पहिजे ना आपण पण
चालल चालल.
असं भेटते आपल्याला चान्स हो ना तेच
आपल्याला पण हे समजत नाही ना की काय करावं काय नाही मग म्हटलं करून बघावं म्हणून तुम्हाला कॉल कॉल करून बघू म्हणजे तुम्हाला म्हटलं की कराव ना
हा हा
थोडंफार वेळ पण असला पाहिजे ओ बोलून थोडं बरं पण वाटतं थोडस म्हणजे काय घरात का असून असून बोलल्याला हे होऊन जात.
हो ना बर बर आता परत तुम्ही करता हा मी करू का तुम्हाला नही होणार, बरं-बरं ठीक आहे चाले